आवाज येतोय काय? हम्म आपण आज का नी हा टॉपिक बोलूया बघ म्हणजे तुमच्या इकड कसं गणेश जयंती सॉरी गणेश चतुर्थी करतात आणि आमच्या इकडे कस
तुमच्या इकडं काय करत्यात? तुमच्या इकडं काय करत्यात? हॅलो
हॅलो आवाज येत ते ना
येतोय येतोय.
काय गणपती आणतात. नाही गणपतीचा विषय सांगाल तुमच्याकडे कस साजरी करतात म्हणजे सार्वजनिक गणपती तेन असतात ना तुमच्याइकडं.
असत्यात कि सारव सार्वजनिक गणपती अकरा दिवसासाठी. शेवटच्या दिवशीच घालवत्यात.
आमच्या इकड पण गणपती आम्ही म्हणजे घरात बसवतोय स्वतः होय होय
त्यो कधी घालवताय?
हॅलो
बरं घरातला गणपती क
त्यो पाच दिवसानंतर घालवतात गणपती. होय आणि एकेकांचं कसं? दीड दिवसाचा पण अस तोय. एक एक जण होय, दीड दिवसाचा असतोय गणपती. एक एक जण जेव्हा मोठ ते गणपती जातात अकरा दिवसानंतर तवा पण गणपती विसर्जन करतात. आता आमच्या इत. आता आमच्या इथं, हेचं गण म्हणजे गणी छोटे गणपती असतात तवा आम म्हणजे आमच्यात गौरी कसं आणत्यात माहितीय? म्हणजे गौरीच्या म्हणजे आगमन होत् ते गौरींचं तो आमच्यात पाना फुलां च्या गण गौरी असत्यात. एकांच्यात कसं होतयं की ज्या म्हणजे ज्या मुकुट वगैरे हां. आणि शंकरोबा पण असतोय त्याच्यामध्ये मग त्यांचा आनारसे, काय तर गोड-धोड हे. करून हे करत्यात. पहिलं, पहिल ज्या दिवशी.
ते बार्शी साईडला लई असतयं तसलं.
होय-होय इथं पण एक-एक ठिकाणी करतातचं की. आहेतच की, आता आपल्या ठिकाणी वगैरे, होय, आता पहिलं आपलं म्हणजे, गौरी. येतात कनी. त्या दिवशी, म्हणजे कसं. भाजी भाकरी करतात. नंतरन मग पोळीचा असतोय 'नैवेद्य' असं करत्यात. म विसर्जना दिवशी, काय तर दही-भात वगैरे. होय. पोळी, पोळ्या पोळ्यांचा नैवेद्य असतोय आणि गौरींच. हॅलो. हॅलो.
आयकालोय. ए आयकालोय.
आता आमच्या गणप आ. आता गणपती, ज्या दिवशी. अ गणपती घरी येतात, त्या दिवशी असं वाटतं. म्हणजे आपलं म्हणजे. एखादा कुठला तरी म्हणजे, असा पाहुणा आलाय आणि तो कधी जाऊच नाहीय. अस. अस आम्हाला तर वाटतय. म्हणजे गणपती घरी आल्यावर त्या दिवशी आम्ही खीर करतो. मोदक, करतोय. त्या प्रकारचा नैवेद्य दाखवतोय गणपतीला. आम्ही सकाळी. जाऊन गणपती आणतोय. तुमच्याात गणपती. गणपती बसवतात. का नाहीं.
हम्म, आमच्या सार्वजनिक इथच बसवतात. चौकात.
घरी नाही बसवत.
घरी नाही बसवत.
हा, हा. एक-एक गावात तर कणी. अशी पद्धत आहे, म्हणजे आमच्या इकडच्या साईडच्या. एकदमचं सगळी जण. विसर्जनाला गणपती नेतात, म्हणजे आपल्याकडं कसं ज्यांच्या जसं एक-एक तीन वाजता, चार वाजता, असं. जसं संध्याकाळ होस. पर्यंत गणपती. लहान गणपती विसर्जन करतात, पण नाही एक म्हणजे सगळ्यांनी एकत्रच गणपती. गणपती सोडायला जायचं असतोय म्हणजे. एकदमच जायचं. म्हणजे ही पण किती छान परंपरा आहे बाकी म्हणजे, चांगली पद्धत आहे होय. तेच गणपती म्हणजे. गणपती असा एक सण आहे की दिवाळीच्या म्हणजे वर आहे तो सण. आपल्याला वाटते की हे जे अकरा-अकरा दिवस आहेत. होय. अकरा-बारा दिवस असं वाटते की गणपतीचं म्हणजे. वी. विसर्जनच होऊ नये. कायमस्वरूपी आपल्यासोबतच राहावं असं वाटत म्हणजे त्यावेेळेस अ, महिलांचं. म्हणजे जे काय. गौरी गणपतीची गाणी. खेळ टिपऱ्या. या खेळल्या जात्यात, आणि ह्यो सण का साजरा केला. केला जातोय की सगळ्यांनी एक एकत्र यावं. सगळ्यांनी म्हणजे आनंदात आपले जे सण आहे ते सगळ्यांनी एकत्र घालवावेत एकत्र सण करावा म्हणून हे केलेलं आहे सण पहिला. असंय आणि कसं आहे. हा पहिलाच असा सण असतोय की जो अकरा दिवस असतो. बाकीचे सण कस एक दिवस, दोन दिवस असतात. त्यानंतर हे होतात. पण गणपती हा सण जो सण आहे कनी तो आपल्याला म्हणजे अकरा दिवस आणि ज सार्वजनिक गणपती हे आहे त्याच्यामध्ये पण कनी मुलं म्हणजे लहान मुल असुदे मोठे मोठे मोठे सगळेजण असू देत तरी सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहाने सहभागी होत
सहभाग होत्यात बरोबर
असा आणि मुलं पण म्हणजे हे होतात ना आता गणपती यायचं म्हणलं का नाही पंधरा दिवस अदोगरज त्यांच असं दिवस जपतात होय.
आपली संस्कृती प्रत्येकाला काय पाहीजे असंच
हो आणि मुलं पण मोठ मोठी मुल म्हणा छोटी लहान मुलं हौसन सहभागी होत्यात. हे हे या सणामध्ये वगैरे परत त्यांना म्हणजे माहितय की बाबा आपल्या इथ ग ते आलं की असं हे अस म्हणजे महत्त्व कळतय त्यांना की काय हाय होय बघून बघून घून वगैरे शिकतात त्यांनी असं हाय म्हणजे आपल्या म्हणजे ह्याच्यामधला जो मला तर वाटते मोठा सण हा गणपतीचाच आहे. त्यामुळे म्हणजे आपली रुढी परं परा हे लहान मुलांना कळतात सगळ होते.
बाई यच
म्हणजे सण आपल्या म्हणजे लहान मुलांना कधी एकदा ते सण येतात अस त्यांना म्हणजे, वाट बघत बसतात गणपती बाप्पा मोर म्हणजे जे काय हे असेल घुष्णा वगैरे ते म्हणजे असं करतात लहान मुलं. आता एवढ आता आपण एव एवढं हे होत नाही, एवढं लहान मुलं सहभागी होतात, गणपती त्या ह्याच्यामध्ये सणामध्ये वगैरे. हेच की आता. आमच्या इकडें अशा पद्धतीने वगैरे करतात गणपती. आता एकेकांच्यात बघित. काना मी मगाशी म्हटले की पाना फुलांच्या आम आमच्यात असत्याला गौरी. एकेकांच्यात अ. फोटो वगैरे सजवून परत दोन एक अस इकडच्या साईडला एक, त्या साईडला एक, अस गौरी उभा करून. परत मधी शंकरोबा म्हणजे, शंकुरोबा म्हणजे, म्हणजे एक माणसाच असं. रूप घेत लेल तेमुकट एक तयार करून ते. म्हणजे हे पण करतात एवढं बाय बायका म्हणजे दर म्हणजे, बायकांच्या जीवनाला कधी काम सुटलंच नाही, पण बायका ह्या सगळं मनापासन आणि एकदम श्रद्धेनं. या सगळ्या गोष्टी. एवढं सगळं घरातलं बग. भक्ती भावाने सगळं आवर आवरून सगळं म्हणजे ठेव. घरातलं सगळं बघून एवढ्या आनंदी होतात, आणि ह्याच्यामध्ये गौरी गणपतीची गाणी. जे आहेत म्हणजे एक प्रकारची गौरी म्हणजे. माहेरवा म्हणजे. माहेर. म्हणलेले असतात हा. तिला म्हणजे, त्या गाण्यामधून आपल्याला कळतय. की वर्षभरामध्ये. आपल्याला म्हणजे अ काय-काय गोष्टीमुळे सासर सासरमधून कनी. यायला भेटत नाही मग पहिल्याच्या काळात कसं भाऊ वगैरे न्हायला येत होता म्हणून त्याला म्हणत्यात ग गौ माहेर वाशिन गौरी असं म्हणतात म्हणजे सणाला गौरी गणपतीच्या सणाला अ आपली म्हणजे मुलगी माहेरी पाठवा. म्हणजे पहिल्यापासनं ही रुढी परंपरा चालू आहेत. असं आहे. तेच की
पहिल्यापासूनच चालत आलंय ते खरं आहे बाई.
होय आणि उत्साहाने म्हणजे सगळीजणच त्याच्यामध्ये सहभागी होत्यात असं हाय नी, मग तुमच्याकड कसं कायआणि काय काय? असतयं गणपतीच्या सण. हॅलो. तुमच्या इथ आणि काय काय गण पती मध्ये सार्वजनिक गणपती बसवताय काय काय करताय त्याला?
काय काय मिरवणूक. महाप्रसाद हेच. आलो. तेचं - - खेळबीळ ठेवत्यात. संगीत खुर्ची.
हा.
हम्म हेच. आणि गौरीच्या दिवशी काय खेळा त्यातच बायकांचं.
हं.
हम्म ह.
हम्म तेच कि म्हणजे आणि आरती वगैरे प्रत्येक दिवशी आरतीचं म्हणजे
हम्म. आरतीच वेगवेगळ्या मनकरी असत्यात.
हा हा. आता आमच्या इथं काय जन काल संध्याकाळ आम्ही गणपतीचे लहान गणपती चार ते करून नैवेद्य दाखवून करतोय आम्ही मणा भावे आम्ही डेकोरेशनची तर एवढं दोन दोन दिवस अदोगर दोन तीन कुठं पंधरा दिवस अदोगर वाटत काय डेकोरेशन करायच. आता काय करायचं. म्हणजे आम्ही हे सगळं डेको कोरेशन करतोय सगळ.
चांगलंय. चांगलंय.
हम्म.
हम्म हम्. म आता गणपतीची तयारी आता- - तापसन चालू करा आता - -
आता पसन आता गणपतीज आता आत्ता पसन तर नाही पण एक पंधरा दिवसाचे झालं आणि ओढ लागत्याचं. गणपती येणार कधी? ह येणार कधी? ती ओढ लाग - -
पाऊस पडला की गण - - पती जवळ आला समजायचं
होय.
तुम्ही पण भरपूर एन्जॉय करत असचिला की आत्ताची काय मुलं डी जे लावून हे लावून हे करताय
होय, बरोबर आहे.
हम्म, तेच म्हटलं गणपती म्हणजे असा सण आहे कि तो आपण आनंदाने.
प्रत्येकाच्या जीवनात. आनंद देऊन जातो.
होय, तेच की. आनंद देऊनच. जाणार सन आहे तो, असं आहे.
बरोबर आहे, हम्म. जेवण झालं?
जेवण वगैरे झालं. तेच म्हणलं, आता म्हणलं सण वगैरे जवळ आल्या त्याच्यामूळ आठवलं की आपल्याला गणपतीचा पण सण जवळ आलाय, आता म्हणलं आता आणि मग तयारीला आणि सुरुवात म्हणजे कळालच नाही वर्ष. कधी झालं ते आपण म्हणत नाही, गणपतीप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या, होय आणि असं वाटतं. कि गणपती जायलाच नको घरातच थांबू देत, हा सण वर्षभर साजरा करावा असं वाटतय. म्हणजे एवढं जे अ सगळं आनंद उत्साह जो असतोय ना, आपण वर्षभर जे मेंगाळलेल असतोय, ते एक बारा दिवस आपण असं एनर्जी येते, आपल्यात कुठून कि बाबा आणि सगळीकडे मंगलमय वातावरण असतय. आणि गणपती. तिची गाणी हे, ते, ऐकून तर मन असं प्रसन्न होते.
प्रसन्न होतय.
हे बघ बाबा, तेच म्हणलं, आता तुमच्या तुझ्यासोबत बोलून पण चांगलं वाटलं, ह्या विषयावर आणि तू पण म्हणजे काय-काय तुमच्या इथं असं गणपतीचे काय-काय करतात. सेवा म्हणा किंवा श्रद्धेनं, त्याच ज्या आपुलकीपणानं जे श्रद्धा वगैरे करतात, सेवा करतात, प्रार्थना करतात, गणपतीला हे खरच म्हणजे चांगलं वाटलं, म्हणजे काय-काय ठिकाणी म्हणजे एवढं छान करतात गणपतिला. गणपतीच ते आपल्याला म्हणजे माहिती पण नाही काय-काय आपल्या ज्या-ज्या परंपरा आहेत, त्या एकमेकांसोबत बोलल्याशिवाय आपल्याला त्या कळल्या पण नसत्या, असं हाय.
बरोबर की.
चालतंय मग हा, हा. ठेवू. ठेवू काय मग. ओके.